मनीषा ताई अहो ताई त्या रेखा वाहिनी जर आल्या चला मग मी त्यांच्या सोबतच गप्पा मारत बसलेले, त्याच्यामध्ये पुन्हा लोणीचा अलकाईचा, पुष्पा बाईचे एक एक फोन आले. मग त्याच्यावरच चाललं ते कौरण मग कुडं मग म्हणला ध्यान थोड्या वेळा नच लाऊ गड्या आपण. ते आता हे असं हे, जर स समोरची व्यक्तीन जर फोन नही उचलला ना पहिल्यांदा कसं होतं फोन नाही उचला तर तिकडं सबमीट होत होत आत तस होत नही, नही उचलन ते सबमिट होत नाही
बरंय तवढं तरी, पण मग कॉल
कॉल ला, नही मग फेक कॉल करायच एक. नाही जर समोच्या व्यक्ती उचलच नाही, न मग तुमच्या इकडे सबमिट होतच नाही. म्हणजे पहिल्यांदा कसं होतं अ म्हणज जे नाही उचला तरी सबमिट होऊन जात ते हिकडं आणि मग ते कॉलला त्याची गिंनती धरला जात असं होतं ते
हा का
मी तेच म्हणलं, म्हणल गीता ताई म्हणतील का ह्या गेल्या आता कुठंतरी जावद्यावा.
नाही माला वाटलं, तुम्ही तेजल ला केला, असं वाटलं माला.
आ काहीच नाही, मी हेच त्यानलाच अ बोलत होते.
हा का
हा अन तेजल ला पहिले सांगून देण लागन का तो कॉल उच रिसिव कर म्हणून.
अह तिथं आलता सकाळी मला फोन तिला म्हणल मला अजून तु धुनं भांडी करायची तू ना म्हणल मी निवांत असते तुला कॉल करून म्हणल, मग कर म्हणल बाई माल कॉल त्या बाकीच्याना करून घे वाटलेस म कॉल लगे शेवट की
हा हा आव गीयो ताई, ते बाकीचे बोलणारे बी चांगले पाहिजे ना ओ, नीसतच कराला काय अर्थ हे, ते मांगच्या वेळेस ना तर त्यानी त्याच्यामुळेच हे ना ब ब म्हणजे कोणाला मसेजेस टाकेल नाही. आता ते
हा म तिला मागच्या वेळेस नव्हत येईल ना सेजला नाही. ति लई डोक खात होती, मागच्या वेळेस सगळ्यांना आलं आण न तिला नही आलं
नाही का
हा ती म्हणत होती, बई माला नाही आल, माला नही आल, माला नाही आल, गीत लय करा ना मी म्हणलं बई ति मॅडम ऐकत च अ खरंच केल असत पण तिका ऐकायलाच तयार नाही म्हणलं.
भावनाला बी येल नाही, मागच्या वेळेस बी नाही, ना आता बी नाही. नाही मंग तिथं काहीच नाही झाल्या मेसेज आली
हा नाही ना आपू का करणार ते त्याला वरून येईल की कॉलिंग्स
नाई नाई मला काय म्हणायच समजा आता मला मेसेज येईल्ये तुम्हाला आला नाही समजा बर का पण मग मला तुम्हाला कॉल कर चाल
हा चालतो ना हा फक्त त्यांना रिफ्रेश रिफ्रेश करायला लावायचं अपडेट करायला लावायचं होऊन जाात मग ज्याच्याकड कार्या ओपनये फोनमधी त्याला चालतय ते करायला
त्याच्यामधी
हा त्यांचा फाय पण यावेळेस काय दाखवल नाय न ताई तसं हा म्हणजे या वेळेस निसतं बोलायचं हे काहीच नाहिये एक रुपया भेटणार नाही पहिले कसं होत
अग अवले ना त्यांनी बोलायचं सांगितलं पण त्यांनी अस नाही ठरवून दिल का तुम्हाला या कॉलला एवढ पैेसे असं नाही सांगितल त तुमचा कॉल झाल्यावर तुमच पेमेंट पडणार असं सगितल त्यांनी
पण मग तुम्हाला म्हणजे अजून तुम्ही मला कॉल करताय ना तर तुम्हालाच आहे रिपेमेंट आम्हाला नाही असतो.
हा ते तस नाई मंग तस नाई सांगितल त्यांनी काही मग त्यांनी एवढ सांगितल की ज्या कॉल केलेत तुम्ही पूर्ण कॉल झाले का मंग तुम्हाला पेमेंट पडल.
पण मग ना मागच्या वेळेस म्हणले ना पेमेंट आहे भारी रिपेमेंट त्यांनी माहितीय का बघ भरपूर जण म्हणे आम्ही भरपूर जणांचे कॉल उचलले म्हणे आम्हाला एक रुपया नाही आला म्हनत्यात अजून ते जिल्ह्याच्या ग्रुपला बोल बाया माणसं त्याच्यावर कळलं मला
नाही मग ते बरोबर आहे मग ना. सांगते कालपर्यंत कसं होतं त्यांनी सांगितलं जो कॉल करीन त्याला शंभर आणि
हा पण मग त्या ऐंशीच्या प्रमाणात किती जणांना कॉल उचललेत ताई मग ते ते लालूच होती ना ती त्यांच्यामुळ लगेच उचलले ते ब्लॉक सगळ्यांना हा
अगं म हजार आणि ती पण कॉल करून आपल्याला जरी भेटले
हा तेवढा हाये
म
त मला काय वाटलं आप पले अपूर्ण कॉल होते ना
मला बी तसच वाटलं काही काही मिस्टेक असन ना नाई पण मला असं वाटू राय की हाय ना म्हणजे जे हे झालते, ते कॉल एक त्यांचे सगळे हे झाले. त्यांनी एक ट्रायल घेऊन पाहिल की, कॉलला ते जमलं नाही म्हणून, त्यांचे सगळं चेक केले काय ग
काय मग असच ते असेल ते अरे पण ते दामणगावची एक बाई होती त अ श्रीन श्रीन म्हणून नाई बघत तिच, नाई न्या न्या पीद्रास आसच नाव हाय वय तिच
हा
कॉलवर बोलली माझ्यासोबत आ
हम्म हम्म
भेट मिटिंगच्या दिवशी झाली म्हणी मला दोन हजार रुपये आले म्हणी हा
नाई ओत तीन ते पाहिलच पाहिले आसन आपण जस रिफ्रेश करून पहिल पेमेंट पाहतो का?
हा काय की मंग तिला म्हणलं फोन दाखव तर म्हणे बाई तई मी माझ्या घर ज्यांचा नंबर द्यायला होत
नाही मग ते अरुणा ताई बी तेच म्हणला व्हत्या आणि त्यांचा बी तस मग मी ते जवा पाहिलं ना, मग, नाही, मग मी ते जवा पाहिलं ना त्याच्यावर तारख हवत डायरेक्ट मागच्या पेमेंट चा मग तास पाहत होत
नाही माझ हायना तई तुम्हाला सांगू का माला जवळपास सहा सात सा हजार रुपये आले पा त्याचे मला तुम हा मला म्हणजे तुम्हाला टास्क करून घ्यायचे पैसे होते माझ्याकडं. त्यांनी काय केलं पहिल्या ते त्यांनी बोली काय केली होती आम्हाला
हा
प्रत्येक तासला मी तुम्हाला पर डे अं पर समजा पर मेंबर पनं वीस रुपये दे अजून आता मी चार कॉल समजा तुम्हाला चार कॉल अं चार तासचे पैसे किती याला पाहिजे तुमचेवाले शंभर रुप तसे माझ्या तीनशे चारशे ती महिला होत्या बरं का ताई
हा
तर मग मला त्यांनी, त्यांनी आम्हाला फसवलं ना त्यांनी फक्त पंचवीस रुप पीस दिले. हा त्यांनी आम्हाला लय हे केलं ओ तेव्हा. म्हणून त्या मॅडम न ते सोडून दिलं ते ग्रुपच काम करण म्हणि नको म्हणी ती कंपनी काही कर किती मीटाईमावर तुम्ही काय करणार आन ते कसं राहत म्हणतय आप कोण विश्वासासन बोलतो महिला आपल्या विश्वास ठेवतात. हम्म ते जो फर्स्ट माल मिळती का ते कार्यकाऱ्याचेच पैशे आल परीजोते तीनशे बी म्हनलं तर ते बारा हजार रुप पेनार होती.
पण म नही हा चालेल कारण मी आता सबमिट ग ते
हा हा चालल.